हॅलो हा बोला
व
हा येत ना मघ
नाहीई बाईचं गाणं चलय का
हा दळीत आहे तिकडं
हम्म पावणेव आले असल सग
काय नाही कोण गेलेय पाहिलं काय नाही मी काय पाहिलं नाही मी काही गेले नाही तिकड मध्ये
हम् हम
कोणाली कोण नाही
हम्म
ते आलेस त्या पर कर दिसला असतं बाहेर कोण मग काही दिसलं नाही कोणी मग काय
अ सल
हम्म
मग आता जायले
क म्हनत हा
शाळा
घातलं असं शाळे म हम्म
बय मशहूर आहे काय
बसले ब्लाऊजथ ब्लाऊज जो पैसे होत पण मंगाता ना तर मंगलता येतील म्हटले मग परत आवाज देत बसतील मग त्यापेक्षा म्हटले त्यांना येईपर्यंत शव तोपर्यंत मग ते बाळाचा तेका खालेले होते ना
कुठे जायल आहे
आपली घणत त्या दळायला येले ना
हम्म
हा त्यांनी ना ते बाळाच टाकलंच टिपा टाकायला ना
हम्म हम झाली का डिलिव्हरी चू
तिला आता महिना झाला
काय
मुलगा
हम्
मग म्हटलं परत रूम मध्ये गेलावर मग आवाज हा पहिला मुलगा हो परत दुसरा मुलगा नाही का
हम्
हा म
बर झा ना मुलगाव
हम्म. मग म हे तर श थोडा ना. ते गेलं का हा इथेच जाईल त तिच्या घरी आता
हा हा.
हम्. त काय त्यािची इचस्छा अस ना तिकडं मग ते काय एवढं जास्त दिवस काय राहणार नाही.
अादपूरला ये ना क का स सावाासून
हा तिच्या घरी ति
हम् हम् हा.
तचं काही तरान्य वगैरे
डलवररी नॉार मामली
काय माहिती होते ना काय सांग माहिती आहे.
हम.
पाप रुता भैया
काय नाही कोणती बाईस जर होणारली. ते भाडेकरी फोन येले तिकडे तर गोडशांच्या येत होती असं काय का? काही लालेलावी प खय काही पणाला बॉमबल तन
एव
हम.
द्यायचं बाबाला
हा लावलच होतं मला्या शिकला.